हॅलो.
हां बोला.
हा, आवाज येतो का?
हा आला आवाज.
हा-हा-हा-हा हं.
काय करत्या?
काय नाही आत्ता ऊठून च्या
आवरलं?
आवरा नाही अजून काय, मुलगा गेला शाळेला आताच होय-होय. आता त्याला आव हे क नाश्ता करून दिला स सर्व.
हं टिफिन.
तिपिन दिला एक पावभाजीचा हे केला नाश्ता केला. बेड आपलं आणून हां. ब्रेड आणून ती नाही भाजीची नाही हां, ब्रेड आणून मिक्स करून आपलं फ्राय करून दिला तेव
हा-हा-हा वेगळं कायतरी.
हम्म आणि भाजीला काय ते वेगवेगळ काय तरी असते की. ब्रेडच शक्यतो नाही नसते घरच्या घरी. मग कायत शेवाई करायच्या कायत सोजीच उपमा. चपातीच ते आवडतंय त्याला ते गोड लाडू.
नाही द्यायलाच पाहिजे असं वेगळं काहीतरी सारखं सारखे एकच देऊन ते पण कंटाळत आहेत ना.
हा शबुदना जी किचडे. सगळ वेगळं असते कायत.
हा मग ते जायलाच ला पाहिजे नाहीतर ते एकच खाऊन पण ते पण कंनटाळयात ना.
होय होय भाजी चपाती.
हा
काय तर असंतय ते आवडतोय कायतर कोरडा खाऊ चा डब्बा आवडतोय आणि- शॉट रिशीस ला काय मग पाहिजे असत तर त्याला काहीतरी बिस्किट किंवा- फरसाना किंवा लाडू वगैरे कुठला तर असतोय घरी बनवलेला.
ड्रायफ्रूट्स तेन दांयच.
हा काय पण द्यायचं असेल तर- असं काय तेच पाहिजे नाही हेच पाहिजे काय नाही. हा र चपाती भाजी कंपल्सरी आहे.
हा
कोरडा खाऊ काय कंपल्सरी नाही.
हम्
पण चपाती भाजी कंपल्सरी नाही घ्यायचीच आहे.
म्हणजे रोज द्यायचीच डब्यात.
रोज द्यायचं होय कारण कारण की अडीच वाजता येतोय नवं.
हा मग भूक पण लागत असेल आणि ते मुलं अजून कसं- जरा खातात चपाती भाजी कुठे जास्त खातात.
होय आणि कसं दहा वाजता आता टिफिन असतोय. मग दहा वाजल्यापासून हा दोन अडीच पर्यंत म्हणजे म्हलं तर-
हो भूक पण लागते मग ते म्हणजे ते वाळा टिफिन नलेला दुपारी खातो. ते का येतात यायच्या वेळेला. हा द्यायलाच पाहिजे नाहीतर ते नंतर भूक पण लागते ना.
हा हा हा
आता एवढं करून देतात तरी पण मुलं खात नाहीत.
होय आता खात नाही टिफिन घरीच घेऊन येतात संगळी.
हा सगळां टिफिन परत घेऊन येतात घरीच. म्हणजे त्यांना एवढं देऊन पण तिने खात-
खात नाहीत नाहीत खात तेन्ही त्यांना आवडीच काय तर वेगवेगळ बिस्- कि ते असल सँडविच बिंडविच असल काहीतरी आवडत त्यांना -
हा असलं काहीतरी दिलं तरच ते खातात.
खातात नाहीतर नाही तर नाही खात ती मलायच होय होय आता उद्या एकादशीच काय तरी खिचडी शाबुदानायची खिचडी या्यायची.
उद्या सुट्टी असेल कि मग उद्या आषाढी एकादशीचे.
उद्या शक्यता कमी आहे. कारण की ते सेलेिब्रेशन करतात ना आषाढी एकादशीच.
हा पण उद्या शनिवार पण आहे मग सेलिब्रेशन- करून लावून देतील, नाहीतर सुट्टीच भेटेल मला तर वाटत आम्हाला तरी- मी बी सुुटी हाय ऊद्या
हा हा हा हा
आषाढ एकादशीची
होय कॉलेज अस
म्हणून म्हंटल हो कॉलेजला आता म्हणजे सुट्टी देतीलच, कारण का उद्या जास्त करून कोण जात पण नाही. आणि त्यामुळ आणि शनिवार पण आहे उद्या
हा हा हा हं
हम्म मग उद्या सुट्टीच देतील हा मग तुम्ही धरताय का आशाढ एकादशी
होय आषाढी एकादशी असत्या की-
हम्म काय करताय मग उपवासाला?
शक्यतो शाबुदाण्याच्या खिचडीने जरा पित्त होतंय त्याच्यामुळ हा खिचडी मग शक्यतो बनवत नाही मग एक एक वेळ काय
आधीच आपल्या दिवसभर पोटात आन्न नसतंय त्यामुळ आधीच पित्त झालेलं असतंय मग त्याच्यात परत ते खिचडी तेन खाऊन परत त्रास होतोय आपल्याला
होय होय त्रास होतोय प संध्याकाळी मग सगळं खालेलं पडतंय तेच बाहेर मग
होय होय मग ते आता ह्याच्यात कसं असतंय उद्या एकादशीच्या संध्याकाळी पण जेवण असतंय संध्याकाळी मग काहीतरी वरीचा भात तेन असतोय त्यामुळं ते लयचं पित त्त होतंय म्हणजे आपल्या पोटाला तिखट असं काही मिळतच नाही
मिळत नाही तेच कि मी शक्यतो मी उपवासाला काय करतोय एक वेळचा उपवास असला किंवा दूध केळी हे असं असतंय खायाचं मग आता उद्या जरा वेगळं काहीतरी करायचं डोशे शाबुदाण्या आणि वरीचे डोसे बनवायचे
हा हम्म भाकरी पण केली तरी चालत्या
भाकरी कर कठीण होत्या एक वेळ केली होती आम्ही
हा
ते शाबुदाना आणि वरी भिजवायची भाजून अशी
हा हा हा हा
ते छान होतंय मस्त होतात ते मऊसूत छान होतात मऊ हा चांगले होतात होय जरा शाबुदाना आणि हे भिजवायचं आ वरी भाजायची थोडी ब आणि भिजवायची दोन तीन तास भिजल्यानं तर मग हे करायचं अ आपलं मिक्सर लावायचं ते
हा
मिक्सरला लावल्यानंतर मग ब दोन तीन तासानं तर लावायचं नंतर
हा म्हणजे आज सकाळीच भिजत ठेवायचं रात्रभर भिजत ठेवायचं नाही
सकाळी भिजायचं उठल्याबरोबर म्हणजे दुपारी दोन वाजे आपण कुठं लवकर खातोय एक दीड पर्यंत आरामात भिजतंय ते हम्म हम्म हम्म
तोपर्यंत
होय होय मिक्सरला लावायचं ते सगळं आ मिक्स तर लावून घ्यायच आपल्याला मिरची पाहिजेे असेल थोडी मिरची टाकायची किंवा नंतर चिरून जरी टाकला तरी चालतंय
चालतंय माझ्याशी
किंवा त्यात तुम्हाला तिखट डोसा पाहिजे असे तर अर्धीशी मिरची अशी त्यात मिक्स हे करताना आपलं मिक्सर लावताना घालायची.
हा
ते बारीक करायचं तांदूळ आणि वरीच तांदूळ आणि हे शाबुदाना
हम्म.
आणि जसे डोसे करतोय आपण रेग्युलर तसे पावत घावण आंबोळीचं माहिती आहे काय
घावन माहिती आहे की
आंबोळ हा तसं नुसतं ओतायचं त्यात
हा
मग त्याच्या सोबत काय आपली बटाटे भाजी
हम्म
मग बटाटे भाजीला बाकी काय कांदा वगैरे काय घालायचा नाही
हम
हा हा फक्त मिरची घालायची जिरे वगैरे घालायचे आणि कोथंबीर वगैरे घालूनच ती परतायची उकडलेल्या बटा-बटाट्याला
हा-हा
ते पण छान होते म्हणजे कस पोट भरल्यासारखं होत त्यांन
होय -होय नाही शाबू नं तेन कसं आपल्याला त्रास पण होतोय आणि मेन म्हणजे शाबू आपल्या पोटामध्ये जाऊन परत फुगतंय ते त्यामुळे ते एवढं आणि पचायला जड असत
होय आणि आपल्याला काय हे असतच घरी. हम्म आपलं पापड वगैरे उपवासाचे
हो -हो ते पण जास्त नाही खाऊन चालत तेलकट
ते त्याच्यासोबत थोडे असले तरी चालतात
त्या दिवशी सोबत काय हा म्हणजे जास्त करून असंच काही तरी करून खायला पाहिजे ते एकदम शाबुच नुसते खाल्ले खिचडी तर ते पचायला पण जड असते आणि पोटात परत ते फुगत्यात पूर्ण हम्म त्यामुळे हे असंच काय तर असंच काहीतरी जर करून खाल्लं तर म्हणजे बरं पडतंय आणि संध्याकाळी मग काय करताय
संध्याकाळी काय वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी
हा, हा, हा
आमटी काय सगळ्यांच्यासाठीच करायची शेंगदाण्याची
खातात सगळे उपवास धरतात काय घरी
तो वरीचा भात काय कोणाला आवडतोय कुणाला नाही
हा
त्याच्यापेक्षा बघून करायचा मग
होय मग सकाळचा तुम्ही उपवास एकटाच धरताय
हो एकटीचा
हा एकटीचाच आसतोय उपवास माझा. हा, हा म्हणजे परत आणि बाकीचं जेवण करायलाच लागत असणार
बाकीच सगळ करायला लागते मात्र. मग दुसऱ्या दिवशी काय काय सोडतांना आपल हा उपवास सोडायचा त्या दिवशी मग काय हे करायचं आपलं काय तरी गोड करायच जरा भाजी आवडीची उपवासाची करायची
हा
हा आणि मग हा द्वादशी दिवशी चांगला उपवास काय एक काय करतात सकाळी चहा बरोबर काय तर खाऊनच उपवास सोडतात
हो हो हो पण तसं करण्यापेक्षा मी म्हणतो जेवणच करून
हा मग आम्ही नाही तसं करत हा आम्ही नाही चहा बरोबर काही घेत फक्त हे करायचं दहा आता कसं पण अकरा वाजेपर्यंत जेवण वगैरे आवरतेस
हो होय
हा ते आवरल्यानंतर मग डायरेक्टच उपवास वैगेरे सोडून देवाला नैवेद्य वगैरे दाखवूनच,
ह मंदिरला तुम्ही कोणत्या जातय?
आमच्या इथं आहे की चिले महाराजांच मंदिर आहे.
हा हा हा
छान आहे मंदिर ते. तिथं चिले महाराजांची मूर्ती आहे अ हिच आहे आपली- हम्म काय ते महादेवाची पिंड आहे मोठी.
हा
आणि विठ्ठल रुक्मायच पण मूर्ती मोठी आहे.
हा हा हा हां म्हणजे सगळ्या आहे
हा काय तर प्रसादला- पण आम्ही देतोय शाबू वगैरे किंवा शेंगदाणे त्यांना काय- पाहिजे असेल तर देतोय आम्ही.
हा हा हा म्हणजे ते सकाळचं द्यायचं का त्यांना म्हणजे संध्याकाळ, आपल्याला प्रसादाला मिळू शकते.
ह आज द्यायला पाहिजे म्हणजे उद्या ते हे, करतात. हा व प्रसाद देतात ना मग त्या, हा एक पाच किलो त शाबू असे द्यायचे
हा
च्यावरती आता बघायचं
नाही आज जरा पाऊस नाहीच आहे आज जरा उन आहे.
होय होय उन हाय.
आज जरा आहे ऊन म्हणजे आहे व्यवस्थित वातावरण आज,
हा
आज जरा ऊन आहे उद्या शक्यतोर थोडा पाऊस पडेलच म्हणजे हम्म - आज वारं भरपूर आहे ऊन आहे म्हणजे पाऊस पण येऊ शकतोय काळ पण होतय मध्येच-
होय होय तेच की येईल येईल पण पाऊस